चिकूू आल्यात.
हो येताय. तुला हम्म वैष्णवीला पण सांगितलं ग डाउनलोड करून
म काय मणले?
केलंय तिन पण.
अंजलीन पण केलं काय?
अंजलीने केल्या खरं तीच टास्कच येईना झालय म ते विचाराले तिनी प्रेस फील कसं करायचं? तिचा काही येईनाच झालाय टास्क. रिफ्रेश करून पण मग मी सांगितलंय तिला एक ग्रुप वर मेसेज टाक म्हणून मला पण पण येईना झालं.
ते लई झंझट आहे बाई खरं. तुम्हाला काय घरा आहे का माझ काय नाही. झंझट लई आहे. होय, पण ते एका वेळी एवढे कॉल पॉसिबल होत नाही. जेवढे होतील तेवढेच करायची
हा तेच मी पण ते दिवसभर असते. लईच घरात बसून, झोपून, लोळून वेळ काढतोय. त्याच्यापेक्षा फोन. होय! त्यापेक्षा कोणाला तरी फोन करून बोलत बसायला काय पैसे पण मिळणार आहेत.
कितीला फोन केलाय ग? सात पन्नास ला फोन केला. आठ
नऊ, एक मिनिट अकरा सेकंड झाल्यात.
हम्म अजून नऊ मिनिट. अगं आपल्या ते ग्रॅज्युएशन शिंडे वगैरे असते का ग?
मस्तय, तिथं शिवाजी युनिव्हर्सिटीला म्हणजे जायाच नाही. डी बी काय नसतोय जायाच अन डिग्री घेऊन यायची.
म्हंजे मागच्या वर्षीचा त स म्हंजे एकाच दिवशी असते सगळ्यां का?
हम्म हम्म तस काय असलं तर सांग काय मला.
हा सांगतो की
हम्म कारण आता तिथलं जास्त कॉन कॉन्टॅक्ट मध्येच नाही. होय आता इकडच तिकड नाई आता येत.
हम्म म्ह वैष्णवी इंथ असत्या का?
ते आता गावाला गेला ग सुट्टीला.
तू का गेलीस मग तुमच्या दोघीं सर्व एकत्र असेलं न हो.
होय पण म्हंजे भाऊकी असते ना भाऊकी
हम्म.
कशे आहेत म्हणजे चुलत- चुलत- चुलत बहिण आहे अशी.
हा -हा- मग तुम्ही एकत्र राहता का काय?
म्हणजे ते एका वर्गात असल्यामुळे ते पुढं मागं झाल ना आम्ही दोघी पण सी ई टी ची वाट बघत बघत बसलेलो ग.
हम्म फोन केलाय मग मम्मीला अरे हो तुम्हाला एवढा वेळ झाला आणि
म्हणून इकडं मग सांगलीच फूल्ल झालंय ऍडमिशन नाहीतर आम्ही सांगलीलाच-
हम्म ह हम्म सांगलीला कुठं म्हणजे कोर्स-
सांगलीला काय कोर्स नाहीत ग एवढे.
म्हणजे की असं काय हा कोर्सच करायचा तर चांगला मग
हा तेच कि मग जाईना एक लाखभर रुपये पण केला, की चांगलाच करायचा एक दोन महिन्याच्या पेमेंट मध्ये फिटून जातय अग ते. आता जाणार आहे मी पण पुण्याला. एक आता ट्रिप आहे ती ट्रिपला जाऊन आली की पुण्याला जाणार. आमचे काका ते आहेत ना तिथ ते पण जॉब करताय आ य टी कंपनीत, त्यांच्या रेफरन्सनी जॉब भेटतय का बघणार नाही तर मग- कोर्स- कोर्स करणार
मग पहिला जॉब साठी ट्राय करून मग च जा की
हा तेच की म्हणून ना तर रेझूम काढणार आहे का मग तुम्ही काढलेलं बघित ल ग्रुप वर पाठवले ना तुम्ही एकदा म्हणलं ते कसं काढायचं असतं म्हणजे आता का
वरूनच काढलेल ए
हा आता नेट कॅफे मध्ये जाऊन काढून घेतो
हा नेट कॅफेत कस बरोबर होतं ग किती पण वेळ बोलला ते पण बोललात का तीन मिनिटात चार मिनिटं एवढच झालेलं असत्यात. होय की नाही आपण नॉर्मल बोलताना किती फस्ट टाइम जातोय आग मघ त्येच कि, म्हला पुण्यालाच म्हणजे मी टाकताना पहिला पुण्याचेच टाकणार शेवटला डिके डिके
घेताना ना अस चांगलंच अस युनिव्हर्सिटी
हा म्हणजे पुणे युनिव्हर्स पुणे युनिव्हर्सिटीच्याच घेणार मी
हा. कारण का माहिती का इथल पण लोकलला तस धाव्हिलीला वगैरे ती विपी ते न आहेतच कि त्यात पण एम सी आहेच.
हम अगं काय आहे कि ती माझी मैत्रिण रत्ना आपली सिनियर होती की दे माझ्या वाढदिवसा दिवशी चि वाढदिवस होता ग तिचा, ती पण तिथंच आहे, ती काय नाही हम एयसी पेक्षा हे आहे म्हण सांगालती
आणि मला एकदा आहे ना मी कोल्हापूर मधून इचलकरंजीत येत होते तेव्हा एक दिदी भेटलेली आपल्याच कॉलेज मधली होती आणि तिझ नुकतच थर्ड इयरहून हेला होती एमसीएच्या फर्स्ट इयरला. आणि ती शिवाजी युनिव्हर्सिटीतच आपली युनिव्हर्सिटीत
अग ती हि अर्पिता होती. ती माहिती आहे काय आमच्यासोबत असायची बघ आमच्या डान्समध्ये तेन हुती एकदा ती सिनियर ती पण डिकेटी डिकेटीला जायच्या आधी तिला क ने जॉबची ऑफर आलेली. म त्येचं तरं जोय े ना तम डी के ला ऍडमिशन घेतली आणि सहा महिने कॉलेज केली आणि तोपर्यंत तिच जॉईनिंग लेटर आल, ग गेल्या आता ती तेचेन्नईला जॉबला दर शनिवार रविवार खायला जातो मस्त पैकी पण होय जिसीवर काय माहिती टीसीएस ला लागल्या आणि टाटा ला पन्नास इंटरव्ह्यू अस ती नेटवर बघून इंटरव्ह्यू गील्लती पुण्याला
हा हा हा
म तिला लागलय
तुमच कस तुम्ही क्लास ते लावले ना जुबेर सरांकड त्यामुळे तुमचं परफेक्ट. अ झाले.
अगं काय काय परत फक्त काय लक्षी तर परीक्षे नंतर कायच आठव ना.
होय आता काय नाही ग आता फक्त आपण इंटरव्ह्यू वर लागतो. लक्ष द्यायच इंटरव्ह्यू परफेक्ट केला की नाही मग काय होत.
इंटरव्यू पण अस् उपयोग नसतो ग त्याला ते ॲप्टिट्यूड टेस्ट ते राउंड क्लिअर करायला ते सगळ्यात महत्वाच इंटरव्यू काय मला. मला कॉन्फिडन्स आहे मी बोलू शकतोय काय पण.
होय.
मला ते ऍप्टिट्यूड राऊंडच ते जरा लय टेन्शन आहे.
ती प्रोग्रामिंग मध्ये गेल. का नॉन प्रोग्रामिंग मध्ये नॉन प्रोग्रामिंग मध्ये म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये म्हणले की लईच डोक्या तापाय बाई.
मग नॉन प्रोग्रामिंगला काय नसत असं वाटतेय होय बाळा. उलट प्रोग्रामिंगच कसं होतय माहितीय का आठवड्यातन एक दिवस दोन दिवस काम करून आले तर. ते सगळं घरात मी मांड. तर वर्क फ्रॉम होमपण घेता येत तस नाॅन टेक नाॅन बॅग. नॉन कोडिंगला तस नसते कमीच असते. रोज लायला जायला लागते.
ते कोडिंगला सगळा बेस ते क्लिअर पाहिजे ना.
ते काय.
ते कोर्स मध्ये ते होऊन जाते कोर्स मध्ये ते सगळ घेत म्हणजे जर आता आपलं बेसिक काय नसेल तर आता आपण जर समज बीसीडग्री नंतर. तर जर कोडिंग मध्ये केला जॉब. तर त्याला ट्रेनिंग मध्ये त ते घेतील ना करून?
होय असं घट आपलं शिकल्याल आणि त्याचा काही संबंधच नसतोय अस घरी ट्रेनिंग मध्ये घेतील तीन जॉबात. फक्त सगळ्यात महत्वाचं आयटी कंपनीत घुस. जायला लागत.
होय आणि कसंय माहितीय आहे का पहिल्यांदा पेमेंट जरी कमी असल तरी एवढं काही नाही एक्सपिरयन्स भेटला क नाय. पुढं मग आपण आपल्या ह्यान घऊ शकतो दुसऱ्या कंपनीत. काकू, काय झाल, हाय काय? नाय. हो आणि आपल्याला तर पुण्याशिवाय ऑपश
पुणे, बेंगलोर हमम मुंबई.
अ सांगली, कोल्हापूर इकडं काय उपयोग नाही बघ.
सांग ना आता कोल्हापुरला पण आयटी पार्क होणार म्हणाल्यात खर आ- आता आपण म्हातारव्हील तोपर्यंत पर्यंत आपण म्हातार व्हील.
सम्या इकडं ये गं जरा. मला आहे ना म्हणजे आपलं ग्रुपवर एक फॉर्म आला होता मी फिलअप केलेलं. तो डिजिटल मार्के- मीटिंगसा तो कोर्स होता चाळीस हजार रुपये भरायचे. आणि कोल्हापूरमध्ये होता. पण, पेमेंट किती फक्त टू पॉईंट फाइव लाख.
हं म्हणजे ते पंचवीस हजार. पंचवीस पण. तेवीस.
पंचवीस पण नाही वीसच्या आतच बसणार. मग काय उपयोग ते करून उगचं चाळीस हजार रुपये घालायचे आणि.
तस पण नाहीये, मग इथ चाळीस घालण्यापेक्षा. कुना थांब एक वीस हजार घालून मस्त तीस, चाळीस, पन्नास हजारचा जॉब लागतोय. हम्. सांगतोय घे किती मिनटं झालीत गं. अजून आठच मिनटे झाल्यात.
अगं दोन मिनिटं राहिल्यात. असं का होतंय बग की नॉर्मल ताना म्हणजे टाइम कसलं जातंय समजत व्हेज. हम् कामाच किती कॉल करायचे म्हणलीस का म्हणजे जेवढे कॉल कर एका कॉलला किती.
सत्तर ऐंशी किंवा शंभर.
आपण जेवढे कॉल करेल तेवढे हे होतेयं काय
आता तू फोन ठेवल्यावर आपल्यात चार पाच प्रश्न येत्यात त्याची उत्तरं द्यायची. टिकटक करायचंय फक्त मग हिरव झालं तर समजायचं तुझं कन्सिडर झालंय केचरी आले तर कन्सिडर झाले ना..
हा आता मी आणि कुणाला आता आपल्यातला आणि... कोण आहे ग
प्रित्या आहे. स्टीफ आहे. नाझिया आहे नाझ्याचं काही माहित नाही का नाही प्रीती तर आहेेवच पण माहित नाही. आणि स्टेफी बोलेल का नाही हे. पण माहित नाही
होय तू तचं नाव दिसल ना तुझं म्हणून म्हणलं मग हिला... विचारावरत तरी
पहिल्यापासून मध्ये बंद केलं करायचं.
हा हा
हम्म
स्वतः आता ऑनलाईन करून घ्यायच नाहीतर ऑनलाइन करून घेते म्हणलं पेमेंटस
प तर सुु्टी बचे
होय उद्या तर काय नाही उद्या तर काय नाही आमच्या काय इथ जवळच आहे शनिवार रवारी मी नाहीयचंय शनिवार वव जाणार बँकेत सोमवारी जात म्हणजे भावाचं पण आहे ग त्यामुळेग एवढा प्रॉब्
हम् भावाच्यावर करून घे चालते.
होय नंबर मग कुठं घालायला लागतो. ते
तो ग्रुप आमचा तर सगळ्यांच ग्रुप व घेतलेलं
म्हणजे त्या अगोदरच कार्या होतं का नाही त्या आपल्या मी
हो मग काय माहिती दीड ग्लास...
त्या ग्रुपला मी ऍडच नाहीे....
मग तो ग्रुप आमचा पण डिलीट झाला व आम्हाला काढल्या त्या ग्रुप पण...
होय म्हणजे हा आता नवीन का मग याच्यावरच नंबर बर टाकायं कम्प्ट टास्क म्हणायं काय?
हा बय
पण आपण इथं जो रजिस्टर केलाय तो नसला तर काय होत नाही का?
नाही नाही नाही काय माहीत नाहीबाई मला पण- कराय पाहिजे मॅडमला. विचार ग्रुपवर काय पण विचारलं तर चालत. हं. चालतं, ठेवू का?
का?
झाल.
हा हा चालतं.
हा. झालं की.
ह